येते का आवाज?
हो, येऊन राहिला. मला येऊन
हम्म् हो हो येते.
हं, आज फुल रेंज आहे. हा पहा पटापट पाच-सहा कॉल झाले.
झाले ही का, पाच-सहा लगेच तुमचे?
हो, पटापट म्हणजे रेंज आहे आता फुल पट
तुम्ही कोणाला लावता ओ बाई फोन? माझ्याजवळ तर कोणाचा नंबरही नाही, मी नं कोणाला लावे.
आहो, त्यातले काढून घे ना. व्हॉट्सअप व्हॉट्सअप वरून काढून घ्या, हातात रजिस्टरचं पानंच आहे येऊन पहा दारात. तुला दिसते हवा नि राधा, हाती लेटर बुक अन पेनच आहे बाई.
हो ना मग, नवीन माणसाशी काय बोला?
काय काहीही बोल, नं माय ओ कायच कराय लागते. भाजी झाली का? काय झालं का? ठेवलं का? लेकरं कुठे गेले? हम्म्, झालं काम. कायच करायला लागतं, दहा मिनिट. आता तुझ्या संग, तसंच बोलू राहिल की नाही मी?
होना, हो ना.
काहीही, हेच हे बोलायचं. वावराचं हे ते काही काही गावाला जायचं कुठे काही फिरायच हे ते. आता तू कुठे कुठे जायलाच, मी हे ते गेलती हे पाहिलं ते पाहिलं.
हो ना, ते कसं आपण आपले असले कि, व्यवस्थित बोल तो. बिचार्याला नवीनच व्यक्तीशी बोलणं म्हटलं की
पण मनानच सांगायचं. आम्ही इथं गेलतो. आम्ही हे फिरलो. ते पाहिलं असं, चांगलं वाटलं आम्हाला असं.
हा.
हम्म्, हेच आहे झालं. दुसरं काय हे पहा, रेंज फुल आहे माझे पाच कॉल झाले आताच्या आता.
मग किती, किती झाले तुमचे आता?
हा, होतात. पंचवीस तुले झालं की पूर्ण.
हो.
काल आवाज मोठा आहे का असा? तिकडून लई आवाज येतो तुला नाही?
नाही नाही. मला आवाज मोठा नाही माझ्या कानात हेडफोन आहे ना.
असं काय.
हा, हेड फोन टाकले कानात.
तेच तर, म्हणून राहिली. मला अं याचा आवाज येत नाही. नाही तर या कॉलचा. त्याला कानालेच लावावा लागते.
हो. कानाले काय, मी माले हेडफोन आहेत ना. मी कारण आता, शिलाई काम करतो की नाही. तर त्याच्यानं मला आता फोन चालूच राहायचा. आई कधी, आईचा बाबाचा, मावशी
नाही ते हेडफोन तर माही घरी आहेत, पण मी लावत नाही ना ओ ते. माघारी तुला येत नाय.
हाऊ ना आता पण तेच त्यासाठी मग मी ते हेडफोन लावतो. म्हणजे मला कामही सुरू राहते मशीन काम अन फोन आला तर फोनही उचलले जाते. असं हं, अन माजे स्वयंपाक बीयपांक करताना कधी फोन आला मग एका ठिकाणी खिडकीत ठिवून देला कुठे बी, की आपण हिंडलो फिरलो चालते इकडे तिकडे मग.
आज भाजी बीजी काय केली?
काही नाही. आज हे केलंतं, म्हणजे बरबटीच्या घुगऱ्या केल्या सकाळी पोरायचा टिफिन बनवून दिला. पहिले मला दोन-तीन खेपा तर सैपाकच कराय लागते दिवसातून.
हो. पहिले पोट्टेयचा डब्बा करा लागतेन मंग
सकाळी उठल्याबरोबर पहिले पोरईचा डबा करून द्या. आन मंग ते नही होत वावरतलियचा, मग घर- घरचा आन मग चालूच राहते मेरा काही ना काही. लेकरं घरी असले की
हा न मग हे मशीन कामाचं. हे मशीन काम करणं मग असं
तीस ना आज तरी मला हात दुखत जाईल थोडा तर आज मी मशीनवर बसलीच नाही.
हो.
हं.
म्या काय केलं? या ग्रुपातले नंबर काढून घेतले सर्व. अन जे ग्रुप वर येतात तिने आम्हाला कॉल करा, आम्हाला कॉल करा. ते लिहून घे नंबर एखादल्या पानावर पेन हातीस ठेव अन पटोपटो लावून दे. मी लावतो त हे ना मग तुम्ही लाव जा मले. झाला आता ताला झाला की पंचवीसवा पूर्ण होते मला.
बाप्पा रे! मोजून पाच येतातच आता
हा मग त्यातले पाच येतात ना आता अधिक. आताचे आता मग ते तर सग मी आताच्या आता मी जेव्या- जेउ- जेवणही केलं आणि त्या बाईचा कॉलही घेत तीले न माले कॉल घेतली तेयन. दोघीचे तीघीचे. जेवता जेवताच केलं मी ते.
हाऊ बाई. पूर्र ते
तुले तर काल तर लागेच नाही महा कॉल. पण आता आज फटकन लागला.
काल कस नाही लागे महितय काय? काल मी हिवरखेडली होती पुरा दिवसभर आणि मला मोबाईल मधी काही नेटचा रिचार्ज नाहीये. तुमचा फोन आला तर मी बँकेतच होती.
हो ना. मग त्याच्याच्यान काल मी एकच घेतलं एकच कॉल झाला मग लागतच नही सध्या कोणाले.
हो ना हो ना. पण पहिले तुमचा सादाही फोन कोणाशी लागला की नाही? तुम्ही साधा फोन लावला असशेल मले त लागला नशील ना पहिले. तर ता मी ता तिच अ एक दोन वेळेस म्हणजे फोन लागला नाही की मी त्या झरी रस्त्याना अशन की नाही ते गाडीचे क्लासेस चालू आहेत. नाही. लावालेत मी ना तर त्या रस्त्याने तो अजिबात कोणा फोनच नाही येत.
काहाचे क्लास?
ते अं याचे, ड्रायव्हिंग क्लासेस लावेलेत मी हिवरखेडले. रोज हिवरखेडले त्यासाठीच जातू मी. हां. ड्रायव्हिंगचे क्लासेस लावलेत नाही म्हणा अं, होय कधी किती वाजता गेलं तर चालते. हं, हे मोठ्या गाडीचे लावायलेत ना.
हा ना या मोठ्या गाडीचे
हा झालं माय आता तीन चार क्लास राहिले ती तीन हजार रुपये कोर्स आहे तो
हो तीन हजार रुपये कोर्स
हम् तीन हजार रुपये कोर्स अन लायसन घिसन लागलं तर मग सात हजार
लायसन सहित समजा मग लायसनच मंग ते लायसनचं घे ना माहि तुलाच ड्रायविंग आले की चालवता येते मग टेन्शन नाही
हा नाही मग घेतलं मग लायसन मी टाकलं काडायले
हा हा पुरते ना ते आता गाडी घेतलीच तुम्ही तर घेतलीच तर घरच्या उपयोगात येते ना मग
नाही ते म्हणत कसं एखांद्या वक्ती अगदी अर्जंट ज्या कामाला समजा तुला बहिर तरी काढता आली पाहिजे गाडी आता घरी आहे त समजा का काढता तर आली पाहिजे
हा असं आहे अन ते कुठे
म्हणून मग मी न म्हटलं की जाऊ दे आता तरी जमते पण एवढी नाही जमत गर्दीगिर्दीतून जरा जीव हे होते
हो हो ते सवय पडली की पडली
हा एकदा सवय पडली की पडली काही नाही आता जरा शिक राहीली एक पुरगी बसूवून ती कसं आता ती गाडी शिकली बी तर घरी गाडी पाहिजे चालवायला नाही तर ते ध्यान भूलते माणूस
ते का मग
नाही ते झरी कोणता झरी रोडावी
अ झरी हा आपला वारीचा तो
नाही नाही नाही तो नाही न्हवं
घरी चितारी तो ये हो हो तो घरी चीतारिता बाईच्या तिकडला तो शाळे गावचा त्या शाळेच्या
हो काय सांग बाई ते ये खिवर खेडात जात नाही का अंधार
हांं फुल्ली
हा ते एक आकोड जाते एक हिवरखेड जाते आणि एक आपल्या इकडे वार
हा हा हा हो हो एकट चौफुल्ली हो तोच ना मग झरी चीचारी आहे रे तिकडे
हा जुरी शिचारी तो त्या रोडन शिकवत तो.
आमच्या छायाताई तिथं येतत ना मास्तरीन. चीचारीले, हा.. चिचारी, चिचारीलं.. हम्म ततीच घर हाय तेच त्या रोडना ते शेवट शेवटी ते गोदाम हाय कणी तो
हम्म, हम्म
हा आजचाच समजा समोरचाच गोदाम असा जर असं पुढे गेलं की. आणि तो, आणि तो रस्ता जाते की नाही असा वदर इकडे. जेवण्या हातावर तर त्या बेबटीत तचय त्या्या याचं घर.
हो, हो
हम्म, दोन- तीन घर येत म्हणजे कमी आहेत सध्याचे पु
हम, हम
पुढे प्लॉट ला बांधल्या गेले एका ब त्याच्या घराच्या इकडे मागून ल बांधले?
नउ काय?
बांधायचे राहिले आता काही लोकाय ना सुरू आहेत बांधणं
स रोडवर ड्रायविंग स्कूल हाय ती गजानन ड्रायव्हिंग स्कूल.
हो काय?
हम्म. म्हटलं जाऊ दे काहीतरी वेगळं करून पहा. आपलं घरी आहे हे समजत्य म्हणत गाडी आहे गाडी त म शिक ते म्हण एमर्जन्सीसाठी काढतात आणि पहिल घरातून तुला गाडी असल्यावर घरी म मी समजा एखाद्या ठिक समजा एखाद्या मीच बीमार पडलो गाडी चावायला मी नसलो
आ कोणी नसल गावातलं कोणी नाइ सापलं
हा त म तूनच का काढून तून ते म्हणत सोंदाय वर
नाही बरोबर हाय ना ते खरंच आहे ते पाहिजेच ना हुनेर
म मी मी मीना पहिले म्हटलं सायकल चालवली नाही
नाइ ना आपण माझा माझ्यासाठी ते स्कुटी घेतली. आणि नाय सायकल नाही चालवली बाई मायात नं सायकल न बदाबद म्हटलं. पैदल जाव मी पण बदाबद पळो त्याच मी घेतली आणि गाडी म्हटलं हे स्कुटी आहे ते कधी चालूनही पाहिली नाही. त दिपकन मला किती शिकवल माग वाना
हम्म भरले तुमचे हे काही नाही हे बबलूदा हाय ते पैसे द्यायला यायल्याते.
हो ना ना.
हम्म हा. हौ ना भरले मी तुमचे. हो नाही ना कसं असं वाटतय की म नाय जाऊ दे आता करून कोळा म्हटलं.
हो नाइ त काय त काही ना काही आलं
आता अन हम्म आता जरास क म्हणजे एवढी हिंमत नाही पण आता धीरे धीरे येईल हिंमत चालवाली
नाइ म आता हा रोड चांगला झाला की मगं पद्धतशीर चालवता येते.
हो हा हा.
बाई रोड चांगला झाला तरी काही सोपी गोष्ट नाइ बरं लय बेकार असते ते रोड चांगलेत उलट
हं चांगले त इतके पाहा लागतात की खूपस ते तुमच्या ते घडीवरचे ते कमरदादा म्हणत की अन काय तुम्ही घडी शिकले लागे अ आमच्या घरी मं हे तेन नस तेन काहीही गोष्टाय म्हणजे काय आता काय मी गाडी शिक तुम्ही काय गावातल्या बाह्या साऱ्या गाडी शिकतात का? तेच्या घरी कुचकाच झाला काही
हो. म बाकीच्या गाडी शेक ता आता तापा
हं नाही ना आपापली इच्छा ते ताई त्यालिही मोठा जिगरा पाहिजे बरं रस्त्यावर रोडवर गाडी कल्याने माणसं अ जीव हाय भरून ती येते इकडे.
मग हिंमतही पाहिजे एखे भाती घेतली म्हणजे.
हा समोरून काही म्हटलं आलं की नाही ट्रक बिक आला कि नाही माझा जीव निघून जाते.
नेऊन जीव निघून जाते मे मा भावान मला किती ते स्कूटी शिकवली शेवटी मी सोडून दिलो चालू ना. आतलं हट. कलं काझ नाही आलंत चालील काय करत माय बाई नसताच माटंगड म ''--''
ते ना बाई.
मग म टोंगर मुडलं होतलं तर बाबू इथल्या चालता चालवताच तो नाही जतू भाई शिकलात. तू शिकण तू आता अधिक नवी नवी घेतली तर मग तुले. अ म्हणजे चालवता आली पाहिजे खरीच गोष्ट आहे ना का बरी एखाद्याला किती अडचण आहे ते. दोघा दोघे जाव लागते त्याच काही कामही नसते एका बरी एखाद्या गते. पण मग दो एकासाठी दोघं जण जाय लागतात तिकडे कामही अडते वावरातलं.
हो नाहीत काय आता.
पण मग आता काय करत इलाज नाही झाले.
हो झाले दहा मिनिट दहा मिनिट वर झाले. कट करून लावू का तुम्हाला डबल डबल तुम्हाला लावतो मग चालूच ठेव जा.
हो हो, लाव.